हॅलो
हॅलो.
नमस्कार.
नमस्कार.
कसा आहेस?
मी छान आहे. तू कस आहेस?
मी पण छान आहे. आज आपण सांस्कृतिक नृत्य या विषयावर बोलू.
वा खूप छान विषय. बोलूया आज आपण.
मग मला सांग? तुझ आवडत सांस्कृतिक नृत्य कोणतं आहे?
माझा आवडत नृत्य लावणी आहे.
अच्छा! मला भरतनाट्यम खूप आवडतं.
छान, तुला भरतनाट्य नाट्यम का आवडतं.
कारण त्यात भाव, अभिनय आणि कथा सांगण्याची कला आहे. उदाहरणार्थ मला एकदा मी स्टेजवर भरतनाट्यमचा परफॉर्मन्स पाहिला. त्यात कलाकाराने केवळ चेहऱ्यावरच्या हावभावानेच. संपूर्ण कथा दाखवली होती आणि हे मी केरलाच्या- भोनार या ठिकाणी गेलो साठी तिथं मला बघायला मिळालं.
खूप छान.
अच्छा!
हम्
आणि तुझा आवडणारा विषयविषयी सांग कोणतं तुला आवडतं?
मला लावणी हा खूप आवडते.
अच्छा! मग लावणीमध्ये ऊर्जा आणि ताल खूप छान असतो ना.
हो. त्यांट लावणी खूप उत्साहीने असते. उत्सव गावात लावणीचे कार्यक्रम, झाले होते सगळे लोक खूप आनंदाने नाचत होते.
हो लावणीमध्ये ऊर्जा आणि ताल खूप छान असतो. नृत्य आपल्या संस्कृतीचा भाग आहे. कसा आहे?
नृत्य आपल्या परंपरा आणि इतिहास दाखवते. जसे लोकनृत्य गावात गावातील जीवन- आणि शेती सण याबद्दल सांगतात.
अगदी बरोबर तू फार हुशार आहेस रे! तीला खूप माहिती आहे. हे ना.
हो. नृत्यामुळे लोक एकत्र येतात. आणि आनंद वाटतेय. शाडेत कल्चर कल्चरल प्रोग्राम मध्ये सगळे मिडून डान्स करतात. त्यामुळे फ्रेंडशिप वाढते.
हा लोकनृत्य असं माणसांना जोडतं ना. हो. नृत्याचे फायदे काय आहेत पण?
नृत्यामुळे शरीर फिट राहते आणि मन आनंद होते. जर मी थोडा डान्स प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळे मला फ्रेश वाटते.
हा डान्स मुळे तर, चांगलंच आहे. कारण की शरीर आपलं फिट पण राहतं. मन आनंदी राहतं. आणि रोज थोडा डान्स केल्याने थोडं शरीर अ म्हणजे फिट पण राहत आणि फ्रेश पण वाट त माणसाला आहे ना. नृत पण नृत्य नृत्य करताना काय काळजी घ्यावी लागते?
योग्य सराव आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे. एकदा चुकीच्या स्टेप मुडे मला दुखापत झाली होती. त्यामुळे मला आता काळजी घेतो.
हो. दुखापत झाली होती हे ना. म्हणून असच कसं पण डान्स करणं बरोबर नाही ना. काळजी घ्यायला पाहिजे. बरं तुला जास्त लागलं नाही. हा आणि अजून मला एक विचारायचं होतं. की, प्रत्येक नृत्य आपल्याला काहीतरी शिकवतं ना.
लोकनृत्य आपली संस्कृती संस्कृती जपवते. जर आप आपण आपली पारंपरिक नृत्य जपली. तर आपली ओडक कायम राहील.
हा नृत्य म्हणजे फक्त हालचाल नाही. तर भावना आणि संस्कृतीचं प्रतीक आहे.
आज आपण नवीन विषयावर बोलू काय?
हा काय रे तुला बोर वाटलं का? भरतनाट्यम आणि अ हे.
तसं काही नाही. पण मला वाटत की, अजून आपण एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलू अस.
हा चालेल ना मग. अजून आपण दुसऱ्या दोन अ अ. दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक नृत्य बोलू व नृत्याबद्दल बोलूया आहे ना. कारण की भरतनाट्यम आणि हे खूपच चांगलं आहे. लावणी ते आपल्या एक उत्साह आहे पण मला अजून दोन विषय दोन जे आपले सांस्कृतिक नृत्य आहे जसं अ गरबा आणि भांगडा आहे त्याच्याबद्दल बोलूया का?
नक्की.
अस, तुला वेळ आहे ना.
हो मला वेळ आहे.
हम्म ठीक ये. मग बोलूया ना कि काय काय आहे भांगडा किंवा काय आहे गरबा.
हो बोलूया.
तुला गरबाबद्दल काय माहिती आहे.
अरे गरबा. गरबा तर हा खरंच गुजरातमधील एक पारिक पारीक नृत्य आहे, जो नवरात्रीमध्ये ऐ केला जातो आणि आमच्या गावात विशेषता खूप आ जोशा नेे ने मोठ्या उत्साहाने सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि करतात. उदाहरणार अर्थ नवरात्रीच्या वेळी लोक गोलाकार फिरुन ताळ्या वाजवतात. आणि नाचतात तल्या नाही तर त्यांच्याकडे दाड्या असतात. ते घेऊन नाचतात मोठे स्पीकर लावतात आणि सगळे म्हातारे असो किंवा तरुण असो सर्व येतात आणि गरबा नाचतात.
हो ना. आणि त्यात रंगेबिरंगी कपडे खूप सुंदर दिसतात. उदाहरणार्थ की मी एकदा गरबा कार्यक्रमात सहभागी झालो होतो. सगळे लोक एकत्र नाचत होते आणि मी खूप आनंद झालो होतो.
अच्छा.
भागडा आहे. भांगडा आहे, बद्दल चर्चा करूया का आपण आता.
चालेल ना भांग भांगडा हा एक पारिकपारिक नृत्य आहे. ते नृत्य शेतकरी पीक कापणे च्या आनंदात करतात.
हो त्यात
हॅलो.
हॅलो.
काय म्हटलास.
हो ना त्यात खूप ऊर्जा असते म्हटलं.
हा एका लग्नात मी भांगडा पाहिला सगळे लोक जोशात नाचत होते.
गरबा आणि भांगडा यात काय फरक आहे बरं.
गरबा शांत आणि तालबंद असतो. भांगडा जलद आणि ऊर्जेने भरलेला असतो. गरबा मध्ये गोल फिरणे असते. तर भांगड्यामध्ये उडी मारणे. आणि जोरदार स्टेप- - असतात.
हे नृत्य लोकांना कसे जोडतात?
गरबा मध्ये सगळे लोक एकत्र नाचतात. त्यामुळे युनिटी वाढते. भांगड्यामध्ये लोक आनंद व्यक्त करतात. त्यामुळे वातावरण उत्साही असते.
हो ना, नृत्याचे फायदे काय आहेत बरं
अ भांगडा केल्याने शरीराची एक्ससाइज होते. आणि जास्त एक्ससाइज तर होतेच, पण त्याचबरोबर सर्व लोक एकत्र येतात ना आनंदाने एखादा सण साजरा करतात. त्यात तो सर्वात मोठा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट गरबा केल्याने रिधम आणि कॉर्डिनेशन सुधाारते. म्हणजे सगळ्यांसोबत मिळून कसं आपण करू शकतो. गरबा हा एकटा नाचण्याचा एक नृत्य नाय आहे, ते सगळ्यांनी मिळून करण्याचा एक नृत्य आहे.
अगदी बरोबर या दोघी नृत्यतमधून काय शिकव, शिकायला मिळते.
या दोघी नृत्यांमधून आनंद, एकता आणि संस्कृती जपणं हे शिकतायला मिळत. कारण की, प्रत्येक नृत्य आपली संस्कृती जीवन त ठेवते. हे ना म्हणून हे खूप चांगला आहे. गरबा आणि अ आपण अ जो भांगडा विषय बोललो आहेत हा ठीक ये चालेल, आता मला जरा काम आलं आहे. आपण नंतर बोलूया.
चालेल ठीक आहे. बरं उद्या बोलूया आपण.
बाय गुड नाईट.
बाईट गुड नाईट.